हॅलो हॅलो
हा आवाज येतय हॅलो हा आवाज येतोय का
ख्याला याला
हा हा होय होय आवडलं का नाही
आवडला आवडला
हा हा काय करताय आमचं काही जेवण बनवायचं चालू आहे तुमचं
हय नाही बसले
हा हा हा
म्हण जेवण काय असपेशल
आज चिकन स्पेशल आहे भाऊ येणार आहे.
हा शनिवार.
नाही रविवार आहे.
रविवार
हा वार विसरला वाटतं.
बर बर मिक्सरल म्हणजे मला वाटलं शनिवारच येणार म्हटलं.
नाही ती काहीत लग्न आहे होत्या मी मित्राच्या बहिणीचं.
बर.
म्हणं.
म्ह न बर बर. म काम कसं चालुय.
काम काय रोजचच आहे तसं.
होय.
होय तुमचं काम कसं सुरू हाय.
हाय कि छान.
हा हा घरी आहेस का?
घरीच आहे आत्ता कामावर न आलोय. आज काम एवढं नाही म्हणून एकटाच आहे आता. मग म्हणलं बघुया हाय काय.
हा हा हा.
हम्म.
आज काम लयी नाही होय.
आज म्हणजे जरा हे चालु आहे. रिव्हल्युएशन म्हणजे रिपेरी चालु सर.
हा हा हा. बर चांगलं आहे कि म आज जरा निवांत.
होय.
भारी भारीय. ह ह नाश्ता नाही तुमचा?
झालाय.
आम्ही डायरेक्ट जेवतो नाश्ता नाही करत बसत.
कितीला?
एक दीड ला. एक ला दीड ला किंवा झालं तर लवकर लवकर जेवाय च.
बरं. हम्म.
बाकी घरातली काय करतात. घरातली काय करायल्यात म्हटलं?
कामं.
कामं. बरं. काय मम्मीचं आमचे चाललंय धुनं भांडी करायचं.
काय.
होय.
हम्म.
रोजच काम आपलं होय. आज मी जेवणा आहे मम्मी धुण्या-भांड्याकडं हाय.
होय चांगलं आहे. चांगला आहे. मग आज चिकन म्हटल्यावर तुमच्याकडच येत्यात. चिकन म्हटल्यावर तुझ्याकडं दिलेय वाटतं अ म्हणलं.
होय ते माझ्याकडंच असतय.
बरं तबैत वगैरे?
आ.
तब्येत वगैरे
ठीक -ठाक.
हम्म.
होय, तुमची सगळ्यांची. अ काय बरं नाही?
खाकी सर्दी -सर्दी झाल्या.
हा हा हा. कोण काय भाऊजी आल्यात?
हम्म
हा हा हा.
मग काय आणि काय म निवांत.
निवांतचं हाय. बाकी तुमच्यात काय जेवण आज?
काय दरोचचं दोडका
बरं होय. मी पण होतो, दोन-तीन दिवस जरा एक लग्न होतं.
हम्म.
त्या योटात होतो, त्यामुळं काय बोलताच आलं नाही.
होय.
होय.
हम्म मग लग्नाला मज्जा केला का नाय?
केली की.
हम्म.
होय.
काय मज्जा केला?
काय मज्जा म्हणजे काय आता. इकडं -तिकडं मिरवायला मिळालं बास. तीच मज्जा म्हणायची-होय.
अस हाय होय.
तर काय.
बरं हाय.
ह ह. तेवढच मिरवायला मिळालं छान. झालं छान लग्न तेन झालं.
हम.
होय.
बरं.
हम्. काय खातोस आ बोलवायचं तरी.
आंबा खायालोय ये.
हा झालं. आम्ही म्हंटल्यावर सांगणार होय तु.
म. आता एक घास खाल्लोय फक्त.
त्यो भी पचणार नाही बक की.
आता दुसरा घास खाहाईतच नाही.
नाही-नाही खा-खा पावतोय आपणच.
पताय काय जरा चार पावलं टाकली की पस्त,
हा चुकून चुकून सगळं नुसतं आम्ही विचार, आंबा खातोय हे करतय आम्ही कस, हा झालं संपलं.
संपलं पण आंब?
मकाय,
बघ त्या एवढंच झाड असून, एक भावाला दिलीस!
अ यायचं असत इकडं,
हा,
हं फोटू पटू काय सांग.
फोटू पाटू मग मी आता पाठू,
नाही मला खायला पाहिजे. मी मी तिकडे येऊ शकत नाही ना, असं म्हणजे तुझी कशी गाडी आहे.
तुमच्यात आहेत की, तुमच्यात गाडी नाही,
मी चालून येऊ शकत नाही ना, तस तू चालून येऊ शकतो.
मग एसटीने ए,
अ असल एखादं म्हटलं, असत न्यायला येतो.
बर न्यायला येतो मग,
बघ ह!
बर
येणारच आहे मी, मीच हिकडं प्राजक्ता दीदी कड,
न्यायला येणार मग?
हम्म
नाही म्हणाव नाय नाय,
येतो, येतो,
कन्फ्युज केलं म्हणा, काय बोल आणि काय नाही,
न्यायला येतो, की न्यायला काय,
नाही मी आता तुमच्यातच येणार आहे राहायला,
आा,
तुमच्यातच राहायला येणार, आह थांब की आता,
ये की मग,
पाहुणचार चांगला करा,
पाह पाह पाहुणी लय मोठी आहेत.
तर करणार की पाहुणचार चांगलाच करणार.
तेच कि, पाहुणी लय मोठी आहे इथं, पाहुणचार झाला झाला पाहिजे मनासारखा,
करायचा, करायचा,
बरेच दिवस झालं खर आलेलो नाही वहनी,
होय,
होय,
एकी मग,
येईच आहे येईच आहे. आता तरव टाकलंय मी वाघबेळला तिकडे ऍडमिशन टाकलंय.
हां.
हम्म ते शीवण क्लास मधलच हाय एक त्य,
बंर तिथं काय करायला आणि?
तिथं ते सरकारी हायनी,
तिथं काय करायचंय?
हीच की शिवायचच शिकवत्यात तेनी तितं.
होय.
होय.
म तीत्न लांबायना जे?
हाय पन चालायला तिथं भरपूर लागतंय खरं स्टँड पसन.
बंर.
होय स्टँड पसन आताय नई.
हां.
होय त्यामुळं तिकड चालाय लाग नाई एक मैत्रिण हाय गावातली.
बंर.
मग तिला जायचं घ्यून ते पण पप्पा सोबत कॉ नाय म्हणून नाय म्हणत होते म आताती सोबताय म्हंटल्यावर म म्हंटल्यात कीजा.
बंर. चालतंयम.
होय तेचकी.
हम्म.
म बघूया तिथेपीन चांगलं हाय खरं.
कुटं तीत व्हय?
व्हय.
हम्म चांगलाय शिकवत्यात त्या ह. किती फी अशी?
सतराशे रुपये फी ये.
मैन्याला?
न्हाई तसं काय नाइ वर्षाचा कोर्साय हा.
होय.
होय.
ती सरकारी असल्यामुळं कनई तिथं सोयी तेन आणि फी पन कमीआय नई. होय.
चांगलाय किम सरकारी सतराशे रुपय.
होय आणि सरकारी सर्टिफिकेट आणि मिळणार.
होय चांगलाय चांगलाय.
तेचकी.
म काय आता? एकदम फास्टच मतुमी. सरकारी नोकरी लागली म्हणायची.
होय त्यातन लागत्यापन सरकारी नोकरी.
होय काय कराय सरकारी नोकरी लागत्या?
काय मीपीन लई विचारायला नाही खरं तिनी सांगत होतीत सरकारी नोकरीपीन लागत्या.
हम्म.
बघूया की कायकाय त्यात अ काय त्याचा फायदाय तेन सगळं ऐक कून घ्ये म्हंजे माहिती काढायची आणि करायच तेपन.
चालतय कीम मकाय सरकारी नोकरी व ते लाल दीवा.
लाल दिवा.
होय.
बरबर ठीके ठीके नेतो की तुम्हाला बी आम लाल दिव्याच्या गाडीतन लागल्यावर
बर
म काय येणार नवका
येनार की अभिनंदन कराय
येईला पहिजे की म तेच कि बाकी अजून
बाकी काय निवांतच चालूय काम
हा, हा चालतय
म्हणलं बघयाव
हा, हा, हा, हा
हॅलो